हो
हॅलो
आवाज येतोय का?
हो.
बोला ना आवाज बोला
माऊ झोपली तिला ताप डॉक्टर कडे नेलं येतोय येतोय तुम्हाला येतोय का? तुम्हाला येतोय ना माझ्या माऊला इतक्यातचं आणलं डॉक्टरकडून जाऊन. तिला ते नाय का ते हे करायला नेलं होतं वॅक्सिनेशन. पण म डॉक्टर बोलले हॅलो
आवाज बंद होऊन जातो ओ तुमचा
आता
हा येतोय आता
हा झोपली माऊ -
का बर दवाखन्यात डोस मारला काय? डोस मारला हॅलो हो मला येतोय तुमचा आता
हॅलो
हॅलो येतोय ओ बोला ना येतो येतो हॅलो तुमचा आवाज
का ओ बोला ना
तुम्ही काय हॅलो हॅलो करीताय
हॅलो काय करताय ओ हॅलो
रेंज मध्ये या बरं तुम्ही
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो अहो मलां येतोय तुमंचा आवांज
हॅलो
बोलां नां
हॅलो
हॅलो
हॅलो
कायं हो आवांज येतोय मलां कायं बोलतांत हॅलो कायं आंज फक्तं हॉलो हां हॅलो
हॅलो कायं हो आवांज येतं नाहीं हॅलो हॅलो अहो मांऊ झोपली मांऊलां नेल होतं डॉक्टरांकडे त्यांच्यामुळे मांऊ झोपू राहिली हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो मांऊला सर्दी झालीय मांऊ झोपून राहिली हे त्यांच्यामुळे मंग चाललंय मांऊचं खाणं पिणं मांऊलां आतां कायं माहिती दिलेले आहे कांहीं यॅटीबॉयटीक चाललंय तिचं खायचं कामं अच्छा मंगो तेचं मी तिलां केलां फोन तिथे असं असं बोलली आतां म्हंजे बघूं कायं होतं कांहीं नाहीं अच्छा हॅलो मंग मांऊ बोली हम्मं हं बरं आहे येते आतां पुढंची पणंत कल कसं कायं करायचं तिथल्यां विचरांयला लावलं मंग कायं कायं
ह
अच्छा तेचं नां मंग बघूं नां कायं होतं कायं ठरतं कायं नाहीं न्यांयल होतं डॉक्टरांकडे डॉक्टंर कडूंन घेऊंन आले त्यांच्यानंतर मदर्शचं घेऊंन गेले तरं दर्शचं बोलला मी जातो नेलबंयळजबरी ती बांस्केट भेटतं नव्हती असंच चालूं होतं मंग हॉलो मंग त्यांत कायं ते कांहीं नाहीं मंग झोपायला पाहिजे नां झोपेल होती नां माणसं बेचजां हां तेचं नां मंग बघूंन तरं कायं होतं कायं नाहीं तिलां टाकूंन त्यां तिलां टाकलं होतं मी अं वाफवंत वगैरें घेण्यांसाठी बघू आता काय होतं. औष डॉक्टर बोलले वजन करा त्याच्यावर देऊन टाका.